बरं झालं. मी आहे ना, मला तुमचा कॉल, ह्यो कॉल चालू होता ना आपला
हा.
तर अमोल सरचे दोन फोन आले, मग मी त्याला फोन केला ना मग, ह्यो कॉल कुठ घेता येऊ राहिला मला? त्याचा फोन चालू होता तर.
हां हां.
पण त्यांनी उचला नही. मग मी तवा लगेच कट केलान, तुमचा उचलून घेतला. नाही तर ते मग बॅक होऊन जातं म्हणत्या. केला जात नाही कॉल मग परत. नाही नाही, ह्यो राहू दया ना. हा राहुदया चालू आता. हा कमप्लीट करून घ्या. थँक्यू उचला नाही ते बरोबर करता परत फोन.
बर बर चालल
त्याला सांगायचा की, ते कर्ज प्रस्ताव दोन बँकेत पाठवा. मी चौधरी सरला मेसेज केला होता. चौधरी सर म्हणे अमोल सरला विचारा. ते बया फोन करू राहिला ना, त्यायला गरज ये म्हणला आता तेवढ्या दिउ काढून त्यांचे
हा बरं ये ना. आपल्याकून कोणाच चांगलं होत असलं ना, मनिषा करत राहायचं. देव आपलं चांगलं करतो.
हा तेच ना मग.
का आपल्या हातातून चांगलं घडलं म्हणजे चांगलंच होतं. असं राहत ते.
हा ना तेच ना मग.
शेतातच आहे काय अजून?
नाही आता रस्त्यानं चाललेय. आता घरापर्यंत जाऊसत आपला कॉल बी पूर्ण होतो. काम पूर्ण होऊन जात. हम्म, नाही पायी पायीचे. - ते सुमित्राताईच काय झालं? बहूला कोण फेक आयडी तयार करून मेसेज टाकला असा चुकीचा.
हा.
तो त्यांनला त्रास होऊ राहिला. माला माहित झालं ते दुरून, दूरून. साईचे पप्पा म्हणे गाडी उभी केली होती म्हणे काल.
हा.
ती काय व्यवस्थित नव्हती म्हणे. तुम्हाला एक सांगायचंय, तुम्हाला एक सांगायचंय.
हां.
मी त्यांना की असं म्हणली नाही का, ते भाऊ असं असं काही फेक आयडी तयार करून मॅसेज टाकेल म्हणून. पण म्या लक्षात आलं ते व्यवस्थित नव्हती, ती हेच सांगत असंन यायला. रिकाम सांगू नाही. तशा गोष्टीचा मग आपल्यासारख्याला त्रास होतो परत. आपण सोबत राहतो ना.
हे असं नाही केलं पाहिजे हो.
पण मग नाही करायचं कोण असं, समोरच्या न बी. किती चांगल्याय त्या. माल तूळ तुळलाय त्याची मला माहीत झालं तवपासून.
विचारलं तर काही बोलले नाही म्हणून काही विषयच नाही काढला.
नाही का, नाही त्या सांगणार बी नाही मला असं बाहेरूनच माहिती झालं. हा.
हं त्या ना घाबरत्या बोलायला त्याला वाटतं आपण काही बोललो ना म बोया कशी आहे पोटात ठिवीत नाही चर्चा करून घेत्या.
चर्चा करते ना म्हण आपल्यासारख्याचं कसं आहे आपण पोटात ठेवतो.
नाही हो बाय आपण नाही करणार, आपल्याला बहिणी, माय -बहिणी आपल्याला सगळंही मला तर पाच बहिणी आहे आपण माहितीय आपल्याला कसं ठेवा लागत.
तेच ना मग.
हे बाकीचे तरी या वाराचे तरी दांगडू होईल, म्हण छापले पण याशी कधीच होउ देणार नाही. कधीच नाही, हो नाही कराची बी नाही तशी.
कराची बी नाही.
मग नको ते त्याच्यात.
अ आपलं कसं आहे भाभी त्या कशा आहे त्या थोड्या गुमसुम हे आपण कसं आहे, दोन दोन खाऊन चार देऊ बी.
आसं आहे आपला होऊ.
आपली आपल्यात तेवढी हिंमत आहे, आपल्याला कोणाच असं काही म्हनाची ताकद बी नाही.
हं...
अन् तेच कसं हे आपल्या सारख्यानं काय केलास तर खुटफुट केली असती, बेत काढला असता कि बा कोण करू शकतं असं. त्या तसं करा सारख्या नाही, त्या मूळूमूळू रडतीनं..
आरे त्या.
हे त असं का म्हाईतं सौमित्रा ताईचं.
हं नाही तशाच ये त्या खरंच.
त्रास होतो.
अरे रे, नाही मग ते. ते कसं आहे, थोडी लावतं ते डोक्यातून जातं ना त्या माणसाच्यामुळं असं.
तेच ना मग, नाही चांगल्या आहे वो चांगल्या माणसाच्या मागंच येत असं.
हां, हो नाही चांगलंय ते खरंच चांगलं हे, ते आपण लेडीज असून आ आपल्याला आवडंत ते मही माणसं कशी राहते मग.
तेच ना मग स्वभाव चांगला, राहणीमान चांगलं, एक वेळेस शारदा ताई तरी आळूमाळू राहत्या.
वि शारदताई भी आडव्या उभ्या आहेत बाई.
तेच‌ नी कुठं इकडं हसतीन, कोणाला बोलतीन, काय बोलतीन, त्याचं त्यालाच भान राहत नाही.
अगं त्या दिवशी आपण मीटिंगला गेलतो एल आय सीच्या ती सर म्हणजे नियम ते सांगून वेळ काढून आपल्याला सांगु राहिली आणि त्याच्यामधीच एक काही बर का सर जाऊ द्या, आता मी मधीच काढती आणि आगदी जोर -जोरात हासू राहिल्या.
हासू राहिल्या साडीच्या मिर्या खालीवर, खालीवर, खालीवर कोणी म्हणनं पहिली बार साडी नेसली.
बोलले असेल मी यालाही स्टँडरी ये राह्या लावी.
तेच ना मंग.
राहणीमान भारी आहे त्यांचं खरंच.
अं राहणीमान भारी ये.
आव पप्पा क्या बडी बोल ना बीच कॉल राहय. एवढं पाल झालं का ओ, नाही ना स्वयंपाक करायचा आता.
का
तिथून आले तशी काहीच नाय केलं बसले ते खिडक्याची घाण उखरली जशी त्यायना ते कलर मारल हा.
काम बी चालूच राहतन घरी.
हा अन् दुकानात बसले, अन् मग ते तेजल ताईचे पाच कॉल घेतले. त्याचे पाच झाले मग म्हणलं आता मनीषाला सांगून द्या माहिती आय की नाहीये तुझं प पाच करून घेतली त्या ना त्याचे पाच केली म्या नाय केले मग. हम्म, माझं एवढं झालं का झालं आता म.
हा तुमचे कम सगळे कॉल कम्प्लीट झाले मग तुमचे आता?
हा अन् करत राहिल ना ती येत चालते आता करत राहायची. तेजल ताई सगळ्याच्या पुढें आय बरं का हम्म. म्या तेजल ताईलाच सांगितलं म्हणलं मनीषा गायकवाडला करा म्हणलं.
हां हां.
लागलं त मी नंबर घेऊ, ते म्हणी नंबर हाय म्हणी म्हणलं लागलं तर घ्या पण मंग त्यायला करा म्हणलं ती बोलती म्हणलं.
हा त्याचे बा त्याचे बाकी आजूक कॉल करायचे?
अ का न्हवत ती म्हणी पाच राहिले मग पूर्ण झाले काय काऊण तीस मधून मग आ
हा हा नाय विचारून पाहिन ना मी आता सौमित्र ताईला करीन राणीला करीन तुम्हाला करीन तिघी जनी त हाय.
हां.
हा ना आजुक कोणाला करीन मग, तुमचे जरी कम्प्लिट व्हायला असले तरी मी केले चालत्यानं तुमाला?
हा.
म तसं तेजल ला करीना मी ईकून.
हा तुझी चालत्यानं करल तुला करणं चालन ना आता.
हा तेच ना म.
हा. ज्याची बाकी आय ना ते समजा माझे व्हयला असली आणि त्यो मला दाबी केले तरी चालते ते असं ए. पण ते नियम पाच पाचचा ए तेजल म्हणे पाच पाचच करा म्हणे.
हा हा, पाचच करू मग पाच पाचच करू. वीस होऊन जातीन मग चौघी जनीला केलं त.
हा, ते म्हणले का ते झालं का लगेच पेमेंट पडणार आय म्हणलं बरं होऊन जाईल मग.
हा हा.
पाच मिनिट झाले असन कानू.
हा झाले आता, हम्म ठेव का मंग आता? चालन हा, करून घेऊ मग तेवढं पूर्ण.
हा उद्या करून घेईन मी ते चार कॉल कम्प्लीट करून घेन.
हा वीस हम्म चल हो ठेवते मग.
हा हा.